हा बोला.
हॅलो.
हा. हॅलो.
थांबा, थांबा अरे काय झालं? हॅलो.
हा बोल हॅलो.
हा हा कोण, हॅलो आवाज येतोय?
हो येतोय, येतोय.
हां काय करता?
काय नाही बसलीय हम्म.
झालं नाष्टा?
हो चहा पाणी झालं आता आता स्वयंपाकाची तयारी.
हो हो हो, बरोबर मग आज काय केलं होतं जेवणाला.
आज आम्ही सकाळी आम्ही दोघी लिकीच होतो म्हणून आम्ही मी टमाट्याची चटणी वगैरे केली होती. आणि हे केलं चपात्या. आता मटकीची भाजी करायची. ह ते हा
हा हा हा,
हा तुम्ही काय संभाजीनगर ला.
हां, संभाजीनगर हा हा हा हम्म. मी आता बसलेय तेच तुम्ही मेसे''--'' सेज केलेलात ना कॉल नव्हता लागत तर. हा तेच तेच बघत होते म्हणले कस. काही कॉल नाही लगत हा रिफ्रेश केलात का ऍप.
हो,
हा रिफ्रेश ते बोलले ना सर का रिफ्रेश करा म्हणून.
हो हो, केलाय आज काय केलं मग.
सकाळी काय आज जेवणाला.
हा,
हा आज हे वटाण्याची भाजी. भाकरी आणि भात हा. आणि सकाळी हा आणि सकाळी नाश्ता. भाकरी होती आणि ती असते ना. शेंगांची भाजी हा. शेकताच्या पायाची भाजी हा.
हम्म
तेच मग तुमच्या घरात असं नाही तुमचा आवडता नाश्ता कोणता आहे. त्यास.
च आवडते म जास्ती करून मॅगी. जास्ती. करून तोच असतो हो अ हं जास्ती करून. तोच असतो घरच्या मॅगी ग करतो मुलीला अ आवडता त. नद्यासनी मग जास्ती करून तोच असतो.
हो हो,
हम्म हम्म हम्म.
हा,
मुलगी कॉलेज वरुन आली का तेच. म्हणते काय करायचं मम्मी मग मॅगी करू का.
हां हां हां, बरोबर बरोबर हां मग जास्त असं. तिखट आवडतं की गोड.
नाही तिखटच तिखट. एकदम मॅगी मसाला आणते नाही तर तीखट हा. लाल तिखटची वगैरे हा.
हा बरोबर ती इप्पी मॅगी असेल ना.
हा इपी नाही आ म्हणजे मी घरीच करून आणलेलं हाय. त्याच्यात मॅगी मसा हा, हा, मॅगी मसाला आणला. मॅगी
हा. म्हणजे, तुम्ही स्वतःनी केली.
हो. ग मशीनच्या करून आणल्याय.
कशी केलीत? मला पण सांगा. मी पण करेन.
अ मैदा, अ द रवा
मैदा, रवा काय?
हा, हे टाकून. मीठ आणि तेल. हा.
मीट आनी तेल. हां- हां. हां, हां, हां. हा, तेच. मग जास्त चहावर. चहा घे हॅलो. हॅलो. आवाज तुमचं, ब्रेक होतोय.
हा, हा, हा.
हा, आता आला आवाज.
हॅलो.
मग, तुम्हाला काय आवडत? हा, आम्ही इकडे राहतो. अलिबागला.
अलिबागला का? हा, हा, ह.
हां. तुम्ही, आलेलात कधी?
नाही.
नाही का? हा, मग येऊन बघा. बीचाय तिकडे अलिबागला.
येईल, येईल, येईल.
ह. आम्ही मांडव्याच्या इकडे राहतो. मांडवा जेली. म्हणजे, हां. मुंबईला जाता - जातानी, जाताना आहे. म्हण जे, मुंबईला जातात तिकडून. अ गेट व ऑफ इंडियाला. हा. ह. हा. हा मग ते, बोट - बोट असतात बघा, तिकडे.
हो, हो.
हा, ते तिकडे जातात. मांडव्या साईडला.
हा, हा, हा.
हा.
या म एकदा इकडे. आहे म्हणजे मुरुडं जंजिर मुरुडय. मुरुड बीचय. म्हणजेच, काशीद बीच बोलतात त्याला. मुरुड जंजिरा. कुलाबा किल्ला आहे. म्हणजे अ अलिबा बागला वगैरे. कुलाबा किल्ला एक. अजून, बीच आहे.
ह.
खूप ठिकाण आहेत असे. कणकेश्वर वगैरे आहेत. म्हणजे मंदिर वगैरे आहे. हा, शंकराचं वगैरे.
हा, हा. तुम्ही जॉब करतात का?
हां. मी, नाही. मी आजच इंटरव्ह्यूसाठी गेले होते.
हा, हा, हा, हा.
हां, तर झालं. हो, हो. उद्यापासून जॉबला जाईन. मग जास्त काय अस कॉल नाही ना करायला भेटणार? नऊ ते सहा टायमिंग हाय. हा त्यामुळे.
हा.
हा.
ह
तेच मग आता, काय बोलता?
मॅरेड ए तुम्ही?
नाही अनमॅरिड हाय.
हो. हा.
तेच मग सुट्टीच्या दि नाही तुम्ही घरीच असता ना?
हो हो मी घरीच असते. मी घरीच पिकोफॉल वगैरे करत असते. माझे स्वतःचे ब्लाउज शिवते.
हा ब्लाऊज वगैरे हा हा बर.
हा आणि माझी मुलगी पार्लरच काम करते. पार्लर, हा पार्लर पूर्ण शिकलिये ती. आता स नाही, एकच मुल एक मुलगी, एक मुलगा हाय. हा आणि थर्ड इयर ला हाय ती.
थर्ड इयरला हां. तेच माझं झालं बी एस सी. आर मी पण केलेलं म्हणजे इ ते होता ना ते संस्था असतात ना, त्यांच्यात मी हे अ पार्लरच हे कोर्स केललो.
हा हा हा हा.
हां. तर शिकले बेसिक, हां हां. बरोबर हां. ती जास्त फी असेल, ही मी संस्थामध्ये केलेली ना, ते मी असं बेसिकच फेशियल हे वगैरे आयब्रोज, त्यांनी मेकअपचा केला असेल ना?
हो. सर्व केला. मेकअप वगैरे सर्व येतं, मग आता ती ऑर्डर पण घेते. होम डिलिव्हरी देते. हो स होम डिली सर्विस असते.
हू हू आले असते, पण काय तुमचं खूप बाय, हा ना? आ म. हा हा हा हा हा. हा हा. मग असं मॉडेलच वगैरे करत असेल ना? मॉडेल घेऊन हा. मॉडेल घ्यायला सांगायच. च म कसे लोकां समजत ना का? म्हणजे असे चांगला मेक अप करतात असं वगैरे.
तुम्हाला करायचं असेल तर, सांगा ती तिक करून देईल तसं काही नाही.
हो हो हो चालेल. पण आ आय डी काय हाय? इनस्टाला हाय ना? इनस्टाला असेल
हो हो. आहे आहे.
आहे ना? चालेल मला व्हॉट्सअपला तिची आय डी पाठवा म.
बरं चालेल मी
हां चालेल मग सुट्टी मुलीला सुट्टी असल्यावर जाता की नाही फिरायला वगैरे?
हो इथल्या इथे जातो ना.
हा हा हा हा मार्केट आहे काय जवळपास?
अ इथे म्हणजे गस अ भद्रा मारुती आहे. अ परत तुली वंजन आहे, मकबरा आहे बुद्धलेनी आहे हे बघायला जातो कधी मध्ये.
हां हां हां हां. तेच तर मग बाकी काय बोलता?
काय नाय बस मज्जेत आता एकदम. झाले स्वयंपाकाची तयारी?
हो झालेय आता आज काय न वेजच आहे ना.
हा हा हा आमचं या हो खातो-खातो आमचं पण वेजच आज उपवास आहे ना यांचा मग आज गं मटकीची भा जी वगैरे करायची.
हा बरोबर.
हा.
हा मग काय बोलता बाकी?
आज आता मटकीची भाजी पोळी करणार आता पाणी येईल आमच्याकडे सात वाजता पाणी येतं स नळाला मग ते भरायचं ह प्याय
बरोबर म आला असेल सात वाजले ना.
. दहा मिनिटं बाकी दहा आहेत ना हा दहा मिनिट बाकी आहेत ना. हम्म सोडायचं .
हां हो हो तेच तुमचा आवाज असा ब्रेक होतोय.
हा वॉचमॅन सोडताात आमच्या इथे.
हा हा हा हा हा. मला वाटलं असा आळीपालीने हा हो येतो येते.
हा नाही आमच्या इथे वॉचमॅन सोडतो संध्याकाळी.
हो हो बरोबर बरोबर. हा आमच्या इकडे चोवीस तास पाणी.
नाही आमच्याकडे होतं पहिले हा हा आणि ता हे उन्हाळाला म्हणून मधून टाइम सोडतं हो का हा हा हा.
हा नाही हो मी बी एस सी केमिस्ट्री केलंय आता म्हणजे केमिस्ट्री केलं का जॉ कसं कंपनी वगैरे येता आमच्या इ कडे मग घेतात.
हो कंपनीमध्ये घेतात हा.
हां हो.
मी मी तर घ घरीच असते. काही माझे स्वतःचे ब्लाऊज शिवत असते मग
हो तेच म्हणजे कुठली हा कोणती तरी आवड पाहिजे ना. हा मी पण आता पारल हो. हो तेच तर हा
हम्म
मग काय आता बाकी आता काय करणार जेवायला
मटकीत भाजी पोळी भात हम्म
हां हां हां बरोबर हा चालेल मग हा मग आता तुमचे आता तुमच तर टाईम टाई हा मला करायला सांगाल
ह हो ह-ह-ह-ह चालेल
कधी करू म ह-ह-ह
हम् हम
हॅलो हॅलो
हा बोला हॅलो